हॅलो
ह नमस्कार
न हा नमस्कार बोला येतोय आवाज हा बोला
तस त
एकदम मस्त छान आहे आता मध्ये तरी ना तब्येतच खराब झाली ती म्हझी आता हा अ पाऊस येत होताना मध्ये ह्यासारखं दिवस हा आणि मग एकदम कडकून पडायला लागलं
ह
मग बरच आता कालपासून पाऊस चालू झाला तरी हम् मे महिन्यातऊच ना तेवढी होऊ शक ञताा होती बरोबर डायरेक्ट इतकी तब्येत खराब होऊन गेली की बस सर्दी ताप थंडी ताप असं गेल होत मग आता बरं वाटतय कुठ आहे हम्म भरेल हम्म तेच नाही
बाकी आ
बाकी आमटलं सर्व हो हो झाला औरुण स्वयंपा वगैरे झाला जीवनात बाकीेत आता जेवणारे हे येतील ते हो हम्म
बाकी काय म्हणतात तुम्हाला म्हणजे काय नवीन बनवायला आवडते रेसिपी मध्ये
बेस आहे नवीन बघितली की आवडते बनवायला नाही पण आवडते मला बनवायला काही पण असं बघ ते पण म मी कशावर पण ते पण बनवून बघते असं हमं अ आता सध्या तर काही फोनवल नाही नवीन फेशल तेच काय पुूरणाच्या पोळ्या वगैरे बनवतो आता जास्तीत आंब्याचे हे होतं ना
ह
पुरणपोळ्या वगैरे तेच हा हम्म अधिक मास होता पूरणाच्या पोळ्या वगैरे तेच बनवल्या गेले आता जास्त काय ते पण आम्हाला म्हणजे ताव्यावरच्या बनवतो आम्ही अ इकडे आमच्याकडे गावाकडे इकडे ते चुलीवर खापर कठून पण बनवतात खापरावर मांडे म्हणतात त्याला ते खपरज ते काही येत नाही आम्हाला पण आमच्या गावात बंद होतात बाया्या बाकीच्या ते विकत पण मिळतात बनवून देतात ते हो हो गावाकडे ते चालतं ते मग ते आम्ही त्यावेळेवरच्याच बनवतो पण पूर्णाच्या पोळ्या हम्म त्याच्यात पण मग दोन प्रकारच्या अस साखरेच्याही बनवतो गुळाच्या बनवतो अस्म् गुळाची आणि मग आमख कशी बनवते तुम्ही काययची का हा काळ्या मसाल्याची चगडी बनवतो आम्ही काळ्या मसाल्याची आपलं कान हो आमटीची का हा तर आमटी ना आम्ही ती पूर्णाची आपलं पाणी काढलेलं असत ना ते पाणी काढून घेतो पूर्ण आणि थोडीशी टाळ काढतो त्याच्यामध्ये एखाधा चमचा मग मसाल्यासाठी आहे ना अ आपलं कांदे भाजून घेतो आणि खोबरं थोडस आलं लसण असं मिक्सरला वाटून घ्यायचं ते वाटलं का मग आपण ते म तेलामध्ये तिखट मीठ आपला गरम मसाला थोड धन पावडर हळद असं टाकून तेलामध्ये तो मसाला टाकून फ्राय करून घ्यायच चांगला तळून घ्यायचा मस्त लाल अस गुलाबी होईपर्यंत हो मस्त त्याचा म्हणजे त्याला तम खाई नाही करायची पाणी टाकायची जर आपण ते टाकून दिलं ना मग त्यावर पूर्णशी तेी आमटी अशी पांढरी पांढरी होऊन जाते त्याला तेल पण येत नाही त मसाला काय करायचा खूप छान मस्त अस शिजू द्यायचा झाकण ठेवून द्यायच त्याच्यावरती आणि मस्त तेल सुटे र्यंत सुटेपर्यंत त्यांना मस् खमंग शिजू द्यायचा वाज येईपर्यंत तेव्हा मग नंतर ती आपण आमटी काढलेली असत ना पाणी ते टाकायचं मग त्याच्यामुळे ना चव पण छान येते आणि ते तेल पण त्याच असं फाकत नाही किंवा पांढरी दिसत नाही ती आणि तिला शक्यतो अस बारीक गॅसवरच उकळू द्यायची छान ह मस्त तरीची आमटी येते नाहीतर मग काय का बाया काय करतात एककी काय करतात मसाला टाकला की नाही टाकला ते शिजू पण देत नाही व्यवस्थित नाही तर मग ते भसकणी टाकून देतात पूर्ण ते पाणी ते मग ती पूर्ण अशी पांढरी पांढरी होऊन जाते ती मग ते कस आपल्याला दिसायला आहे चांगली हा मचाला पण कच्चा राहत हो तो पूर्ण कच्चा कच्चा वास येतो त्याच्यात भरपूर भरपूर बाया यांचं बघितलंय मी अशाच करतात बाया पण ती नाही चांगली लागत मग खायला. हो. आणि हे कसं, आपण मस्त प शिजवलो. छान मस्त बारीक गॅसवर, खमंग होऊ दिले ना एकदम टेस्ट पण छान लागते. आणि सगळ्यांना आवडते पण. आणि गं खायला पण छान लागते. दिसायला पण छान दिसते. मस्त!
हो हो पुरण पोळीच असते, बरोबर. बरोबर. आवड तची पुरणपोळी असते ती. महाराष्ट्रामध्ये आपण प्रत्येक हो गुढी पाडव्याला करतो. हो. बरोबर, बरोबर. हो पुरण पोळी असते. करतो.
त्यानंतर बघा ते, गणपती मध्ये महालक्ष्मी माता बसतात. तेव्हा ही पुरण पोळीच अस नैवेद्य करतो. पुन्हा दिवाळी आली का, तेच चालतं.
तेच चालतं, पूर्ण दिवाळीमध्ये हो. लक्ष्मी दे अ लक्ष्मीपूजनच्या दिवशी बी आपण पूर्णाचाच नैवेद्य करतो.
हो, हो.
तेच. पुरणपोळी, ही महाराष्ट्राची एकदम ही य आणि आ आ आ आ आप आपल्या देशाच्या, आ दुसऱ्या देशात सुद्धा भरपू पूर मागणी पुरण पोळ्यांची. आन इथून सुद्धा पार्सल जातात आपल्या वि देशामध्ये, पुरण पोळ्यांची. इतका आता तो त्याचा व्यवसाय, म्हणजे खूप व हे होत चाललेलाय दिवस दिवस. खूप प्रसिद्ध खूपच, हो. आणि खायला पण छान असते ना, ती. हो, बोला. एक न्यूज बघितली. महाराष्ट्रामधून अमेरिके. म्हणजे आपले महाराष्ट्र ष्ट्रीयन लोकं आहेत. हम्म, हम्म. हो ना. लोकांना म्हणजे आपल्या पुरण पोळीची आवड निर्माण हो. हो, हो. लोकांना एवढं काही गरज बर, बर. हो. पण मग ते कस की, आपल्या महाराष्ट्रची म्हणून शान म्हणून, हो.
हो, हो. आम्हाला पण आवडते. हो, हो. खूप छान प्रतिक्रिया, हो. बरोबर. खरंच, मी पण बघितली होती ती न्यूज. म्हणजे महाराष्ट्रातच नाही, तर पूर्ण भारतभर हो. पुरण पोळीहा विषय खूप खूप विषय प्रसिद्ध झाला बरोबर. हो. आणि त असे विषय असं कोणी हायच नाही. म्हणजे, महाराष्ट्रात तरी आपल्या. अ ते विदेशांतल्या लोकांना आवडाला लागले. तर आपल्या लोकांचा तर प्रश्नच नाही. म्हणजे कोणाला पण असो, की ती आवडतेच, पुरणपोळी.
हो, ना.
कोणीच असं म्हणणार नाही, कि पुरणपोळी चांगली नाही य. किंवा चांगली लागत नाही. कशी असो ती. म्हणजे, खातातच. सगळ्यांना आवडतेच ती पुरणाची पोळी कधी पण हो आठव नालिका करतात बाप हो हो काय की खूप लोकांना असं गोड खायची सवय असते ना ते आठवण आली कितीव्हा आपण करतातच हो पण आमच्या इथे असं आहे आमचे माझे दोघही मुलं खात तेंगूर गोड ह ते काही स नला तेव्हाच बनवतो आम्ही मुलांना आवडत नाही मला पण एवढं अस गोड विशेष आवडत नाही आवडतात पणजे तेवढ आपुती खाते पण मग मुलं पण दोघही मुलांना तिखट पाहिजे आणि गोड नाही आवडत जास्ती पण मग मग जेव्हा सण असला त्या आपल्या प्रत्येक सणाला आपल्या ज्या सणाला आपण करतोच गुढपाडवा झालं होळी झालं. अं लक्ष्मीपूजनच्या वेळेस वगैरे जेव्हा जेव्हा आपण ज्या सणांना आपल्याला गरज असते असते. की नाही बा आपण ह्याच सणांना परून पोळीसच निवेद करत असतो मग तेव्हा तेव्हा आम्ही करतो. हो हो.
पुणपो तसं बघायला गेलं तर मला.
अरे माझा पणवडत पण नाही का ते आमच्या सोबत. हो हो हा नॉर्मल हो. हो आम्ही पण नॉर्मलच करतो थोडस. आणि ते कसं कशच वंस होत खाताय ते असं. काही नाही दुधासोबत पण खाऊ शकतो. आणि खीर के करतोच आपण समजा पुरणफोळी केली तर खीर सोबत पण. खाऊ शकतो दुधासोबत पण खाऊ शकतो किंवा दही सोबत पण खूप छान लागत. हम् द. चवत पण खातात गोड आंबट मस्त तशी पण खातात. कोणी कोणी मुलांना तळस आता माझ्या लहान मुलाला तर नुसतंशी तोळून कडक आवडते. आणि ती गरम गरम नाही. खाणार देीलटीराट असे म्हणते मम्मी ठेवून दे तिला मस्त त्यार. कडक तूप टाकून अशी कडक कडक्क आवडते त्याला. अशी खात तू. हा कडक कडक कडक करून दे म्हणते. शिळी शिळी जी उरलेली असते ना ती आवडते त्याला ती कडक करून. अशी ताजीपेक्षा ती पण खातो हो. डी बेडीला खूप प्रश्न पडतो का. बरोबर हो हो हो. हो हो. बरोबर बरोबर.
एकां घंटा आला तरी आपली दुसऱ्या दिवशी पुरणपोळी करण्याची इच्छा झाली तर ते करतील बघ.
बरबर हो. तेच ना
त्याच बरोबर बघा.
घ हो. त बापरे म्हणजे खाल्ल्यात जात. नाही हो एका टाइमला तर तेच आपण स्वयंपाक करूनच आपलं हे होऊन जातं की जेवणाची. इचछा रा नाही इ.
तेस
वेळ पण लागतो आणि मग. भरपूर उरतोच ते आपण कितीही कमी करा ते उरतोच ते. आणि. सण जास्तीच होत ते म्हणजे आपण म्हणतो आपण एवढ सु करू एवढ सु करू. पण ते भरपूर एवढे प्रकार असतात त्याच्या मागे. कि ते सगळ करावच लागत. तळण म्हणा खीर म्हणा.
हम.
चालेल मंग हो चालेल आपण दुसर. दुसऱ्या कॉलला बोलू मग ह हो टाइम झालाय तुमचा. हो चालेल.